हॅलो मत रेची माहिती सजा बाय हॅलो हॅलो
बोल ना
हॅलो
हा हा
येतोय का आवाज हॅलो
ब
आवजतोय का
हा एय
आगा
हम्
हम काय नाही म्हटलं पर्यटन स्थळाविषयी एखादा्या माहिती सांगते असं हम् अरे हा आम्ही ना हॅलो
हा हा
आम्ही गेलो होतो ना फिरायला आता मागे
हम्
आम्ही भद्र मारुतीला गेलो होतो इतकी गर्दी तिथं एकदम छान मस्त तिथून निघाल नंतरम याला गेलो होतो दौलताबाद किल्ला बघितला ते पण छान आहे नंतर अ जाता जाता येडेश्वरीला गेलो होतो
हा
तिथं पण इतकी गर्दी राहते ना बस्करी स्ट शृंगी देवीच कसं वरतीय तिथे किती गर्दी राहते पण मग इथं मोकळ आणि डोंगराच्या याच्या ते ना इतकं छान मस्त वाटत तिथं ह् नंतर तुळजापूरला गेलो हो तो तुळजापूर ला मस्त दर्शन झाले एकदम आग जास्त गर्दी नतीली दरशन घेतले म्ह तिथे इंदरीकर महाराज आलेले होते ना दर्शन घ्यायला त्यांच्या मुलीचं लग्न होतं ना
हम् ह
त कि ते आलेले होते ह ना त्यांना ग काय जाते म आवडी कार्ड वगैरे सर्व होते पंढरपूरला कोण दर्शन मोक झाले आहे ना पंढरपूरला एकदम काहीच गर्दी नाही गेले इतक्यात बाहेर निघाले काहीच गर्दी नव्हती रात्री अकरा साडे अकरा वाजता झाले हो दर्शन आहे ना
ह ना
हम्म काहीच गर्दीने काहीच नाही
म
एकदम मोकळ होता दर्शन झाले होते
अजून कुठे कुठे येल ते
अजून जचेजरला गेलो होतो जेजूर वरून इत अधिक खालच्या नाहीय का मला गेलेच नाही तर कुठं लावू गेलेच नाही तर कुठेला ताट्यायच्या कराला लावायच्या अ हा गेले पण मतावनलेच नव्हते पण कधी दि लाता लागच अग जे जुला गेलो होतो तिथं खालच्या गाड्याचं आधी दर्शन घेतलं वरती जायला क ऊन होत सकाळचच होत पण मग इतके पायचात कायच बस कधी काय तसेच गेलो चप्पल पण नव्हती घातली ग तिथच वरती सोस पन्नास रुपयाला एक जोड मग तीन जोड घेतले मग तसच गेलो वरती तिकड नाही आता ठेऊरला गेलो अजून हम रला गेलो गणपतीला चिंतामणी गणपतीला
ह
तिथून डायरेक्ट घरी आलो आज जायचंय मला खले दोन दिव दोन तीन दिवस चालू नकाल जायचं जायचं जायचं तुची शिवभाजी कशी कर र तघ
हम् म ना ह निकाली करतो
कशी पण माला सांगलं म्हणजे माला सासतऱ्याला आवडत त म्ह काराायला
हा का
हम्
म त्यायचे म्हणजे आपल्याला कांदा भाजून घयचे कांदे ह ते
थोडं जरक बोल ना
आ नते का
हम्म
म्हटलं आपले कांदे राह त्यानंतर भाजून घ्यायचे
हा
हम्म मस्
हा
ंत कोथंबीर आणि कडीपत्ता घ्यायचा खोबरं घ्यायचं आपण जे काळया भाजी सगळ्याच्या सजणीच सगळं म्हणजे कांदे लाजून घ्याय खोबरं मस्त किसून घ्यायचं ते अ भाजून घ्यायचं मग ते मिक्सर मध्ये दळून घ्यायचं आणि कांदे भाजले का त्यानंतर लसुन, खोबरं, थोडीशी कोथिंबीर
टाकयची ना
टाकायची ना चांगली राहते चांगलं लागत त्यांना
हा ना
हा, टोमॅटो टाकायचे त्याच्यानंतर सगळं दळून घ्यायचं. साहित्य, ते दळलं का मस्त तेल टाकायचं, तेलात थोडे जिरे टाकायचे आणि ते मटेरियल दळण बाकीचं टाकून, चांगल तळून घ्यायचं.
हा हा
हा, टोमॅटो पण दळून घ्यायच बर का.
हा, कडीपत्ता टाकायचा ना?
हा ते पण दळून घ्यायचं तेलात टाकायचं, हम् आणि मग नंतर आहे ना, चांगलं तेलात तळून घ्यायचं, मग ते तेलात तळलं का मग आपण जो शेवगा आणलेला असला राहतो का, तो येताना तुमचा काळा मसाला राहतोना तो टाकायचा. आणि मस्त ह काळा, चांगला परतून घ्यायचा तो त्या मटेरियल मध्ये तो मसाला.
हा
हम्म परतलं का मग पाणी टाकून द्यायचं त्याच्यात, मग आपण कणिक राहते का कणी, म्हणजे आपण असे तांदूळ हरभऱ्याचे डाळ म्हणजे भाजीला राहती ना, बाप रे किती दळून घ्यायची मस्त, आणि ती मस् आहे ना, दळून आणि चाळून पिठाच्या चाळणीने चाळून घेयची. आणि आणि थोडीशी घेयची. नॉर्मल काढून घ्यायची, आणि त्याच्यात टाकून द्यायची. म्हणजे त्यानी भाजी घट्ट होती.
हम्म हम्म
आणि भाजी उकळून द्यायची चांगली आणि शेव टाकून लगेच उतरून ठेवायची.
हा हा, शेव त्याच्यातच द्यायची का टाकून?
हा हा शेवभाजी कालवन म्हणत काय घरं झाडू राहिले.
हम्म हम्, नंतर पण येती ना टाकता?
अं
नंतर पण येती ना टाकता, का नाय?
नंतर येती पण ती लय निबर लागती, बारीक शेव असती ती नंतर टाकायची आणि, थोडीतरी टाकावंच लागती त्याच्यात म्हणजे ती खायला चविष्ट लागत ना.
हा
हम
हम्म
मग अशी करून बघायची, त्यांना आवडली तर ठीक, नाही तर मग निस्तं शेव भाजीचा मसाला टाकून करायची, आता तुमच्या घरी तिखट लागतं का? फिकं लागत काय माहिती?
फिकच लागत जास्त तिखट
हा ना, मग फिकी करायची तिखट नाही करायची.
हम्म, मिरची नाही टाकायची आपली?
नाही. .
हम्म बरं.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
चालेल मी. करून बघा.
करून बघायची नाही आवडलं तर करी जायची.
हम्म. हमं. .
हे एवढा मटराला टाकला का मग ते खायलाच चव येती. हम्म.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
आणि अलग अलग पावभाजी ची रेसिपी.
हा आली लक्षात आता बदल करून गेले का. करून बघल आता. करून बघल आता गेले का तिकडे हम्म. अजून कशा कशाच आहे आता रेसिपी तुम्हाला.
आवडली तर करी जायची परत
ह् अजून कशा कशाच्या रेसिपी आता?
अजून पावभाजीची
ठीक आहे मग ती सांगा पुढच्या या्याच्यात
हो चालेल चालेल.
हम्म. चालेल करते बंद.
हा.